हॅलो हा बोला, हो येतोय.
हा काय करताय? हॅलो!
स्वयंपाक बनवते,, हा हॅलो. ! तुम्हचा झाला का स्वयंपाक?
हो, बनवते अजून मी पण,
होय, काय बनव
हम्म. मी आता पिठलं बनवते, तुम्हाला सांगते मी रेसिपी. कशी, कसं बन कस बनवलंय म्हणून, हा. तर मी आता पिठलं बनवण्यासाठी, एक वाटी बेसन घेतलं. त्यात हिरवी मिरची घेतली,, हिला बारीक पीस कट करून घेतले हिरवी मिरचीचे,, लसूण घेतला. हा त्यानंतर, टोमॅटो घेतला. अर्धा,, तो कट करून घेतला छोटे छोटे पीस, त्यानंतर गॅसवररती कडई ठेवली. आणि त्याच्यात तेल टाकलं,, तेल गरम झाल्यानंतर जिरं, टाकलं,, मोहरी टाकली, आधी मोहरी टाकली. मग जिरं टाकलं, त्यानंतर कडीपत्ता टाकला. कडी पत्त्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिर ची लसूण टाकलं तेलामध्ये.
हो.
हळद टाकली, हा आणि हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर त्यात तो टम कापलेला टोमॅटो टाकला. टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर मी, त्यात गरम पाणी टाकलं,, गरम पाणी छान- हा गरम पाणी टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये, त्याला छान उकळी येऊ देली. मीठ टाकलं,, येत नाहीये आवाज? हॅलो हॅलो येतोय.
आवाज येत नाहीये.
चालू ठेवा तुम्ही. हॅलो! येतोय आवाज? हॅलो! हॅलो! मग त्यानंतर उकडळी फुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये हम्म आपलं बेस हळूहळू बेसन टाकलं, आणि आपली रवी असते ना लोणायची त्याच्याने लोंनलं,, हा बेसन एका हाताने बेसन टाकत गेली आणि एका हाताने हलवत गेली. नंतर मग ते पु बेसन टाकल्यानंतर मी पु छान असं व वरण कसं आपण घो टुन घेतो, तस पिठलं गोठून घेतलं, हा. हा, आणि थोडे शेंगदाणे पण टाकायचे त्याच्यामध्ये.
हो का,, त्याच्या गाठी नाही बनत का पीठ?
नाही. नाही नाही छान वाफेवर,,, त्यांना हलवत राहिल ना कंटिन्यू तर मग वा गाठी नाही बनत त्याच्या मध्ये, जर तुम्ही हल हलवले नाही किंवा हळूहळू हलवल तर मग त्याच्यामध्ये गाठी बनू शकता, मग गाठी बनु नये म्हणुन त्याला कंटिन्यु हलवायच, एका हाताने पिट टाकायच, आणि एका हाताने हलवत राहायचं अस. हां. मग ते झाल्यानंतर, घोटून घ्याल्यानंतर थोडं पातळच ठेवायचं मग त्याला मी मंद आचेवर झाकण ढेऊन शिजू द्यायचं छान. आणि शिजल्यानंतर मग गॅस बंद करून टाकायचा, कोथिंबीर वगैरे टाकायची आपली. छान बारीक चिरून. तुम्ही काय बनवलं? हॅलो! हॅलो! तुम्ही काय बनवलं स्वयंपाक? हॅलो!